हॅलो
हॅलो काय करते ग
बोला मी काही नाही बसली
काय करतीये
बसलीये
तूम्हाला आला कॉल हे माहिती आली का कॉलची लावाता आहे ना पाग नाही आली आम्हाला आली ती आता
आम्हाला नाही ना आली अजून
हम् का बसत नाही अधिककडे हम्म काय करते मग
काही नाही विशन आता
त्या आमला पण त बाजला खात ना जाररा तिकडे आली काय ग
नाही
नाही का इथ मोठ्या घरी जाईल असल ती हम् मामानं ते आलते काय करुन झोपेल होती बई मामांनी
हा
हा का काय करू राहिल काय करते
बसले
ह आता
सुूध होती का
कोण म्हणे
ते म्हणतोय असं सुूध होती का
नाही मला या म्हणे अं आजी म्हणे का तिकडे जायले म्हणे ती मा अण्णा गेला म्हणे ना अण्नाच्या पुढं पळवली म्हण त
या हाय कोण हो आलते ना प हा का स्वराचे बाबा येईल फक्त स्वरानी येईल हम् स का ब काम सपूझे
कोणे का
भवालाता बापू
हा का अगं पागलची छत्री तू त्यांना प्रणाम बाू आई पागल म बुड वा का
कस कावाज नाही जाात
अ दुई
झा ह ते झा तेचे फलं चोडक येन म र रोप लाव त बस ठरवते रोप लावून ंटी ला ते आता माझ्या जवळच बसेले
आता प
दता ना ऐकलं नाही बरं झाले नाही पडले
कॉलमध्येध्ये आवाज येई ना त्यांचा
ह
ह किती मिनिटं आहे का ना आता कॉल पाच मिनिट ये का दहा मिनिट ये हम्म छोटू ही न टाकली तोडून छत्री सारी
ह
दया तिकड फिकून धरा
गेला का वो आदि
हऊ ग स्वाती ताई मम्मी म्हणे का रात्री आदि आदि आणि पूजा अलती म्हणे तनुजाकड त स्वतःही म्हणी काल गेल्या रात्री एवढ्या रात्रीच काही पो पोर जात असतात का अशी पोरीकड बोलत होत्या ना त्या
हम
ह म्हणलं काय आला हा बाई
आज मनाचा फिरत फिरत गेलो होतो
म्हणलं बाई मी आणलं फिरत फिरत गेलो होतो तर गेलो म्हणे मी म्हलं तू मला कोण सांगितलं म्हणे ति तर म्हणजे अशी मम्मी म्हणत होती म्हणे मला
ह
ब म बा बाळा बा जनगण जनगण म्हन कोण आहे ग अरे छत्री तोडली हीन
नाना नाणी कर
बाबा आलते का तिकडं पणाला नाही ग बाई कर नाही येन घेऊन काय डब्बा भरून आणला काय मी बाई मी तिथे तिथून आले सारे पाहुणे आले त्यांना एक किलोस पोयाचा पुढा भि दिला. पोहे केले मग भांडेकुंडी घासले मग बसले होते ग बाई आज सकाळचा त नुसत अस बोर होऊन गेलं गेले मी लगे कोलकट कोणी पाहुण्या ना अगं नाही खात ना काही आमचे खोजवाडीचे खात नाही ते दहाव्याच काही काही न खाल्लं काही ना नाही खाल्लं त्यांन झाले हा करा नाही ना तेराव्याला नाही येणार आता कोणी मई अगं मई आत्या आणि त्या म्हणे बोलव मग तुला पण मग मला कुठं ध्यान नाही नंतर फोन करायचा
हम्म
मी ह्यांना बोलीते म्हण पण सोरीन त्या आ मई आत्या म्हणी जा म्हणी स्वराला बोलून अन् म्हटलं या येथ घरं ये तिचं कुठं बारा कोस ये
हम्
तनुजाला ह
त्यांना पाहिजे ती पाय
काय
काही नाही झाले
हम्म हम्
त पायाला काय करायचं त म्हनी चोरी काय ते म्हणज तेे स होणं लागलं होत काय तिला पाहायला
चांदी सो नन चांदी तो निपलागेल मग
सोनचा आ त निह म्हणंद ती हम्
काहा
कान व का बेती बेहती काय म्हण राले भैया काय म्हणतो मी कोण वाजू राहिल ते
भया बीिक आहे
नाही नाही इथे पागलला काय आल काही म्हणती कोणते काही म्हणत बघत
हा कोणा देखत काही म्हणत ते छोटूी ही म्हणत होते रस्त्यान ते म अस जोरजोरात आढरलं पहिल्यांदा भि म्हणी त्यान एवढ लिही तनी उरली तनी न्यायचं तुला असं म्हणत होतं म्हणे मला
ह जनगण मन बोर यगदोत्तरा न दे नाही म्हणतेेतस काकावंत पुढचोरस त्याला
हा अगं त्याचा व्हिडिओ पाहिला का ती तनुजाचा
आं
शंभीचा शंभीचा
हा हो पाहिला पाहिला पाहिला
वई कशी करते ती तेई ना काढून घेतला येडे
ह मई
अ काल म्हण काल म्हणतीलले खतरनाक पोस चालू येल खतरनाक
ह हं हम्
पावता आलो आणि खतरनाक पण वल्ल कस झालतो खतरनाक खाली न
हरा ह
वल झालं होत आंग सार शंभीन सारी गण सहा मिनिट सात मिनिट झाली ग
मग आता दहा मिनट राहू द्या
हो दहा मिनट आहे नाते हो मल नाही झाड शच हा अरे इ ना तोोलडी नाछोटू ती छत्रीररररे ये सारी तोडी देन तिची लाणी छोट काय असं
हम्म
साऱ्या अंगारवर येऊराल ना घाण ते पागल मी खाली पडेत म्हती उठा घर जाडून झाडून घ्या म्हणत्या ती म्हण ती घ्या जाडून तुम्हीच झाडीतण म्हणे मग हम् कामाची लाहिण कशाचीच लाज नसली पाहिजे आणि कामाची
बरोबर हाय
बरबर आहे सायपाक बी कर म्हणती आज येत म्हणे मला
बर बर
कोणा म गेल तर मलाच नक अरे बा कोण नाही दिलं म मग मग मग करून खा नाही म्ह नाही दिलं कोणात
चांगली गोष्ट आहे ना
किती मिनिटं झाले ग नऊ मिनिटं झाल्या एक मिनिटं एक रेखाताई ला बोल रेखात येईल बोलले का कॉल आता दुसरा तुला तु्ही कास काय यशान त्याच्यात नाही येणार तुम्ही
हम् बर जबरीस का
अ आणंक इंकण अलकारा कोण हवा ना त्याच्याकड फक्त हवा बाई
काऊ पण ना गीता ब नाही म्ह आम्हाला पहिला कॉलजाला गेला त्याला पाच वेळेस करावा लागतो
हाव का
हां
चव चनाट पावडरला बोलते तिकडं जर मी पाहते तर एखाद्या परत करते
बरं
हम्म आता किती झाले ग दहा मिनिटं अजून दोन सात चार सेकड पाच
चार सेकंड तीन रहिले झाले
झाले कट होतो काय कोण आपोआप
नाही व्हंत
नाही ना आपल्याला करावं लागे कट चाल मग करते मी कट परत तुला विन लागलं ते एक
बरं
कारण त चार हा जा ना आत्ताच नाही करत ठेव का
हम् हो